ह हॅलो!
हा येतोय आवाज.
हा मला येतं तुम्हाला येतोय माझा आवाज.
हो येतोय येतोय.
हा, नमस्कार.
नमस्कार, नमस्कार बोला काय म्हणतात?
तर आज आपण आज ना पाणी या विषयावर बोलूया पाणी.
हो चालेल ना पाण्याचं नियोजन.
हा पाणी पाण्याचं नियोजन पाण्याचं महत्त्व नाही का? हा हा कारण अ. कसं मनुष्याच्या अ जीवनासाठी आवश्यक तीन गोष्टी असता अन्न, वस्त्र आणि निवार.
निवारा
तर त्यातल्या त्यात अन्न अन्न म्हटलं जेवण आणि पाणी. हे जास्त महत्त्वाची गोष्ट असते.
पाणीच मेन आहे पाणी जर नाही तरग काही जेवण पण नाही तुम्ही अ बनवू शकतं.
हो, हो तेच ना नाय जेवणं जरी नाय केलं तर पाणी जरी असलं ना तरी माणूस काही काळ जगू शकतो नुसतं पाण्यावर सुद्धा. नाही का त्याच्यामुळे पाण्याच एक वेगळंच महत्त्व आहे ते सगळं सजीवांसाठ- किती अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे पाणी म्हणजे ह
आणि आजकाल लोकांना पाण्याचं महत्त्व नाही कळत ओ पाणी पण असं वाहून इकडे टाक तिकडे टाक गाड्या धुऊ बाहेर रस्त्यांवर टाक अ जमिनीवर पाणी आलं तर नुसत पाणी काय म्हणतात ना ते सिमेंट चे ओटे असतात पण घासून घासून धुतात ते सिमेंट. चे ओटे इतकं पाणी वाहतात ओ.
बरोबर नाही अशा लोकांना हाय ना खरं सांगायचं तर असे खेडेपाड्यांमध्ये न्यायला पाहिजे. जिथे पाण्याची टंचाई ये ना चार चार पाच पाच दिवस जिथं पाणी येत नाही. अ म्हणजे तुम्ही राजस्थान राजस्थान सारख्या ठिकाणी जाऊन बघा ना तेव्हा त्यांना ते पाण्याचं महत्त्व समजेल नाय का
एवढं लांब जायची गरजच नाही ना आपले मनमाड मध्ये पाणी किती माहिती ये का पंचवीस दिवसांनी पाणी यायचं तिथं पंचवीस दिवसांनी. पंचवीस दिवसाच पाणी सा म्हणजे वरती त्यांचे तीन तीन चार चार हजार लिटरच्या टाक्या त्या भरून ठेवायचे एवढं पंचवीस दिवस क कितीतरी पुरणार आहे जरी बी टाक्या भरून ठेवल्या तरी मग इतकं पाण्याचं म्हणजे मी स्वतः अनुभवलेलं ये ते माहितीये
हो हो हो हो.
पंचवीस दिवस आता उगच आता ते ते पा वॉटर तिथे पाण्याची हे केलं सोय केली आता तीन दिवसातनं पाणी येत ते तिथल्या यांच्यानी झालं बुआ छान चांगलं झालं ते. पण जेव्हा यायचं ना पंचवीस दिवसात पाणी अक्षरशः त्या पाण्यामध्ये ते असे हे पडायचे ते जीव असतात ना उन्हा उन्हात पाण्या भरून ठेवायचे ना टाक्या वगैरे त्या टाक्यांमध्ये ऊन उन्हानी उन्हानी ते जीव पडून जायचे पण तरी पण ते पाणी गाळून गाळून ते लोक व वापरायचे.
हो नाय मी पण बघितलेत पाण्याचं अ वन वन कशी असते पाण्यासाठ ठी पाणी यायचं नाही अ चार चार पाच पाच दिवस मग टँकर यायचं केव्हा तरी मग टँकर आली का सगळ झुंबड उडायची बायकांची त्याच्यात त्याच्यात ते भांडण मारा माऱ्या
मारा माऱ्या हंडे एकमेकांना मारायचे बा-बांगड्याच बांगड्या फोडायच्या तेथे टँकर वर हम्म.
आणि ते तेवढं सगळं करून मग कसं तरी पाणी मिळवायचं आणायचं घरी आणि आणल्यावरही खूप अगदी काटकसरीने वाप वापरायचा थोड्या-थोड्या पाण्यात अगदी अ कपडे धुणं भांडे सर्वच म्हणजे पाणी कसं आहे की स सगळ्याच गोष्टींसाठी आवश्यक आहे हो ना म्हणजे
आता पण उष्ण ता वाढली ना आता उष्णता न मध उष्णतामुळे ना धरणांमधलं पाणी खूप वाटलंय. तर त्याच्यामुळे सगळीकडच्या धरणान म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी एक-एक दिवस आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवायच म्हणजे पाणी कपात तेवढेच पाणी आपलं वा चेल व पुढे आपल्याला जास्त दिवस जाईल असं. तर तसं करायलाच पाहिजे खरच.
तुम्ही बघा ना पाणी कशा-कशाला लागतं आपल्याला आंघोळीला लागतं भांड्यांना लागतं धुण्याला लागतं नाही का साफसफाईला लागत घराच्या सगळ्या गोष्टींसाठी पाणी आणि प्यायला लागतं मुख्य म्हणजे जेवण बनवताना त्याच्यात लागतं, चहा करताना लागतं किती जरुरी हे त्याशिवाय म्हणजे माणूस जगू शक सजीव कोणताच जगू शकत नाही पाण्याशिवाय.
पाणी नाही तर काहीच नाही ना पाणी वरून पाणी पडलं तर शेती होईल शेती-शेती झाली तर अन्नधान्य मिळल अन्नधान्य मिळल तर बाकीच पुढचं तुमचं होईल जर तुम्हाला पाणीच नाही अन्नधान्यच पिकलं नाही तर काय करणारे, काय खाणारे पैशे थोडी खाणार आहे कागदं किती पैसा असलं तरी पाणी पाहिजे शिवा.
पाणी पाहिजेच म्हणूनच आहे ना पाण्याचं योग्य नियोजन व्हायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आता बघा कधी-कधी पावसाळ्यात खूप पाणी येतं ज्याला ओला दुष्काळ म्हणता म्हणजे पूर येता हा पूर येेता पाणी वाहून जातं हा लोकांचं नुकसान होतं काहीकांच्या घरात अगदी पाणी घुस तं काहींच्या गाड्या वाहून जाता, काही माणसं वाहून जाता नाही का तर मग ते जे पाणी असतं ना पाणी असतं ना ते चा व्यवस्थित नियोजन केलं म्हणजे आता धरणात मोठे मोठे दोन चार धरणं बांधून ठेवायचे कि ज्याच्यामध्ये आपण पाण्याचा नीट साठा करून ठेवू असं आणि तो साठा जो असतो तो साठा जो असतो तो वर्ष भर अ सहजपणे वापरता येतो ना शेती कामाला माणसांसाठी माणसांच्या दैनंदिन गरजांसाठी.
आता-ता आता धरणं-धरणं धरण काही खूप अशी छोटी व छोटी गोष्ट नाहीये धरण म्हणजे खूप मोठं आणि ते बनधयला नवीन म्हटलं तर त्याला पण खूप खर्च जागा वगैरे सगळंच येतं. पण अरे नहा अरे नहार वैष्णो म्हणून एक पर्याय आता जे काही बिल्डिंग आता शहरांम मध्ये बराच ठि-ठिकाणी म तो वापरला जा खाली असं खोल खट करतात त्याच्यामध्ये काही दडं वगैरे टाकतात आणि जे तुमच्या अ बिल्डिंग वरचं जे पाणी असतं जे पावसाचं पाणी येतं ना बिल्डिंग वरून वाहून जातं ते ना त्या बिल्डिंगच्या. कस आता बिल्डिंगला सगळे नळ लावलेले असतात वर स्लॅब ला. पाईप तर जो काही तो वरचा पाईप पाईपमधून जे पाणी येतं ना तर ते रेन हारवेस्टिंग म्हणून त्या असा मोठा खड्डा करतात. ते असं पिंप किंवा काय असे टाक टाकतात ते. दगड टाकतात आतमध्ये म्हणजे जे पाणी वरच वावून न जात आपल्या जमी
हा हा हा
ते पण राहिलं अस
अरे वा!
ह्वेस्टिंग म्हणतात.
अरे वा! खूपच छान आहे, खूपच छान योजना आहे. हा. अरे वा! खूपच छान योजना आहे. अमलात यायला पाहिजे अशा. हम्म. होना हा हा हा.
किती काय तिच्यामध्ये आपण जेवढं वरून पाणी पृथ्वीच्या पोटात जाईल असं. तर त्याच्याने आजूबाजूच्या ह त्याच्याने आजूबाजूच्या सरला ज्या काही विहिरी त वगैरे आणि आतमध्ये पाणी असल्यावर त्या विहिरींना त्याला पाण्याला हे होईल ना म्हणजे एवढं पाण्याचं हे नाही होणार जस जमीन हा जशी जमीन कोरडी होती वाळती तर आपापच जमीन एक इकडनं पाण्यात शोष -पाणी शोषते. ऑलरेडी त्याच्यामध्ये जमीन जे पाणी राहिलं, तर ते म्हणजे शोषण होणार नाही ना बाकीच दुसरं जमिनी
बरोबर बरोबर. आणि कसं हे मोठी मोठी झाडं असतात बघा त्यांचे मुळ पार खोलवर गेलेले असतात मग त्यांच्या मुलांना सुद्धा मग ते पाणी मिळू शकत ना.
पाणी मिळू शकत हो हो. नाही. नक्कीच नक्कीच. रेन आहे तो प्रोजेक्ट. म्हणतात त्याला रेनहर्बासटिंग ते करतात. खोलखड्डा करतात आणि ते वर पाणी किंवा पीक वाहून जाते ते नदीमध्ये किंवा असे अच्छा नाल्यामध्ये तर त्या तेवढ्या जागेवर पण तुम्ही करू शकतो. त्यात त्याच जागेवर रेन हार्वेस्टिंग.
हो आणि कस आहे ह आणि कसं आहे माहिती का? कि आता बघा ना, उन्हाळ्याच्या दिवसात वगैरे हे पक्षी असतात आधी कसे चिमण्या, कावळे किती दिसायचे. घारी, गिधाड सगळे पक्षी दिसायचे आपल्याला जास्त आणि चिमण्या तर की किती असायच्या चिमड्या, कावळे. पण आता बघाल ना तुम्ही चिमण्यांची संख्या अक्षरशा खूपच कमी झाली अगदी क्वचित दिसतात.
ते हो. ते आता कसं झालंय माहितीय का? अ आपलं हे म्हणतो ना आपण बाहेर वर बाहेर याच्यामध्ये अ काय म्हणतातता? हॅलो? म्हणजे बाहेर रेंज आता ह्या वेगवेगळे टावर वेगवेगळे रेंज
तेच सांगायचं होत मला कि आपण जेव्हा अ हे उन्हाळ्याच्या दिवसात आहे ना प्रत्येकाने आपल्या दारासमोर अशी छोट्याशा वाटीमध्ये दाणे ठेवावे आणि दुसऱ्या वाटीमध्ये पाणी ठेवावं. वाटी म्हणा फुलपात्र म्हणा किंवा एखाद्या छोट्या भांड्यात म्हणा. ते कसं कि अ ते जीव म्हणजे जगू तरी शकतात त्या बिचारांना पाणी पाणी पण मिळत नाही. पाण्या अभावी तडफडत मरतात बिचारे तर त्यांना जर दाना पाणी मिळालं ना तर नक्कीच परत पहिल्यासारखं चिमड्यांची संख्या वाढायला मध्ये चिमण्या किंवा बाकीच्या इतर पण पक्षी नाही का ह आणि अजून अजून एक म महत्वाची गोष्ट अशी हा हा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यांना ज्यांना शक्य आहे ना असे खालचे खाली घरं आहेत ज्यांचे तर त्यांनी दारासमोर थोडस कशात तरी पाणी असेल तर भरून ठेवा कशात तरी कि हे जनावर वगैरे अस आता बघा गाय गाय म्हशी किं बकरीअशाच जातात रस्त्यानी त्यां बचारचा जीव असतो ना आपल्याला तहाण लागते तशी त्यांनाही ते ना असं भरून ठेवलेलं असलं म्हणजे त्यांना पण मग पहिल्याच बरं पडेल असं. मला वाटतं असं हा परत पाण्याच कसं शेतीसाठी जरुरीच आहे पाणी आलं नाही तर बिचारा तर शेतकरी किती हवालदिल होऊन जातो ना आणि कर्ज बाजारी होतो कर्ज काढाला लागत त्यानी आधीच मग कर्जबारी झाल्यामुळे किती ठिकाणी विचार ते शेतकरी आत्महत्या करतात. कि कसं जगाव कसं मुलांचं किंवा कुटुंबाला कसं पोसायचं. हम्म तर ते पाण्यावर खूपच गोष्टी असतात अवलंबून तर ह हेच पाणी जरा असं काही व्यवस्थित नियोजन करून हा नियोजन करून जर त्यांनी साचवलं ना तर समजा नाही जरी आला एखाद वेळी म्हणजे किंवा उशिरा जरी आला ना पाऊस तरी त्या काळात तेवढा पुरता म्हणजे वापरता येईल असं नियोजन त्यांनी करायला पाहिजे. ह हा जेणेकरून म्हणजे त्यांच्यावर अशी वाईट वेळ नाही येणार. नाही का हम्म तसं आपण हा आपण घरात सुद्धा इतर पण लोकांनी ना पाणी वापरताना जरा तरी अ व्यवस्थितपणे पाणी वापरलं पाहिजे म्हणजे जे गाडी धुवायला हा गाडी धुवायला जे मोठ्या मोठ्या बादली भर पाणी वापरता हे एवढं पाणी नको वापरायला थोड्याशा
त्याच्यापेक्षा बादलीत हा बादलीत घेऊ शकतो आपण.
हा थोडंफार पाणी असं मगा मगने टाकलं थोडं पुसलं तरी होऊ शकतं ना. हा हा तसच आपण पण घरात सुद्धा भांडे धुणं करताना कंटिन्यू नळ असं सुरू ठेवून करतो ते काम म्हणजे खूपशा बायका तसं न करता जेवढं पाणी लागेल तेवढंच पाणी वापरून आणि केलं तर मग हा काम केले तर मग तेवढंच पाणी वाचेल आपलं.
त्यामुळे एक दिवस पाणी नाही आलं ना एक दिवस पाणी नाही आलं ना एक दिवस पाणी नाही आलं का बरोबर वापरतात मग त म्हणून एक दिवस पाणी कपट ठेवायला पाहिजे आठवड्यात त्यांना एक काही दोन दिवस ठेवायला पाहिजे मी तर म्हणते
हा हा हा हो बरोबर बरोबर तुमच्याशी बोलून खूप छान वाटले धन्यवाद मॅडम
चालेल चालेल
हम्